कामा कर पहि तुमचं दर्शन होतंय. नाही येणार होता का? झालाच पण मग ती मोठर चालू कयला मोठर चालू करायला ला आ का? तिर बगते गु का झाला म्हणल चार राजाला बी, पाच वाजाला बी. इड म्हणजे आडचण खडे नाही ना. भारी येचल्याजाईन इथ. संपदा बोल ना. मी ऐकती ना.
आवाज काढ सासू सारखं.
आणि मग मग चालूच राहणार, तू बोल तू बोलत, असल मग मी बंद करणार मग तो बोलायचं, तू बंद केल मॅटी पिटी, किकडे फुक बस त मग?
बर
अगं खालच्या येचून घ्यान त्या, फांटीच्या कोण नंतर तोड ना अरे काय हो करती, बाई काही नाही. का तिथं पोललीस पाठला तिथं, घराजवळ हो ते बा लिंबाजवळ पण ते खाली मुरूम टाकले ना ते जमा, करात तर मुरमातच हात जाई. मग इकडे गेला आम्ही, चाला म्हणल त इथ पाहिलं, म्हटलं मी एकट्यापा.
हम
अ आता काही जात, मग काय करण ते का त्यांना माहिती येईये.
हम्
कायला लागते कायला नाही, हापूनी कय ना नसतं, का आम तर कायला आल असं तिथं. आधी आल्या अजून आप
हॅलो.
र जठायस ते लिंबोळीला हा बोल ना.
म म कडी गर्ल हाकला
कोण
कान एंत येईना का?
हो आणली ना!
हा का? काय सांगाव काल त्यांनी, त्यांची त्यांची, आणली होती.
नाही का बाई तेे कोून आल ते घेऊन.
हो का.
हम्म. पूजा ना केलो.
हा.
जायचं त्या दिवशी आदल्या दिवशी, नवऱ्याने साडी आणली, म्हणे जाऊ दे म्हण. आ ही गेल अष, तुम्हीच केलता असं तसं म्हणली, मग केलं ना म हे कोठं ध्यानात, क ब तईनं केलं होत आंटीला बी आईला बी तिनं, नाही घेतल मग मी काय घेऊ. साडे डबल जाऊ, तिकड मी एकच आणली.
एकच घेतली ती एक साडी.
हा मग अशीे नाही, म्हणली मी जरी नाय गेली. तुम्ही जाणार आहे. गोड्या ताई, तुम्ही घेऊन जा बरं माझ्या नावाची ओटी तुम्ही भरा बरं.
हा.
हम् म्हणजे, सगळ्याच गोष्टी मग, आपण मोठेेत आपणच करा सगळ्या गोष्टी पुढं पुढं. अससस ना? त्यांनी नेबी केलंच चालतो.
जोड्याला पैसे दिते एक भारातील.
जाऊ दे मग ती काही, म्हणली म्हण ती कधी म्हणली ना? काता मा कुठं जाणं होणार होत, मी कुठं जाणार होती मग आशीिच म्हणून मी.
हा.
बापूबाई गेले म्हणून मला कुठं सांगितलं, बापू बायान घेऊन या का काय. रडत होती काय सांगल.
होन.
बंदरडली ज एकुंग गलतय, दिीव शिकन नोड.
बेल दऊ का.
आ
कोण पण
अरे आई म्हणली
हा
ब तुला मी आम्ही घोंडाणी केला काही नाही तू कशाला आम्हाला करत ती बा ती बटी भरायचं म्हणे जाऊ देन तू कर नाहीत नको तू इ मर्जी म्हणे
हा
मला का द्यायची मी करून म्हली बाई मग चैतनची बायको बी नाही भैयाची तर थांगळच म्हण आपण तिला म्हणूी काही फायदा नाही तिथं शिजे पाहिल्या प तिला नाटून काही फायदा नाही पण प्राची सुद्धा म्हणली नाही का त रात्रभर राहा काय मी धोंडा करतो तुम्हाला का ोंडा खाऊन जा आ हा दोन्ही भाऊजनी म्हणल्या पूजा निघली
गेली मी काल महागात गु तून घेऊ
आ
अ व वाटत तास आणि मोठीे ना म्हणजे मुळ झाली सगळ्या याच्यातून
अगं मोठी पेक्षा जा लणी जायल सण ते
हा मग ते तर आहे
ल जायल ते दिसत नाही
ह मी का आल माय गळ्यात गुंतथून घेऊ असं झालं असल ते
अरे बाप तुला सांगते मी इथे रडत होती डसस मला बी आवरडलं नाही म्हणताई काय म्हणे आज अून आई बा्च्या हात नाही म्हणून त्यांची चलती झालेली म्हणजे सध्याच्या काळात
हम्
आता आपण काय म्हणणारे खरबी ना मंग काका काकाला वेरडू येत होतो म्हणे म्हणे जाऊ दे म्हणे बाई गाडी लोक आले काक ते तर दोघी भाव जा निघल्या सुद्धा नि बाहेर काताही चालय ना आपण तही ल वाटी ला म्हणून
हम्म
पूजा हो मला बिकावत म्हणता येई
हा
चैतनजवळ का पैसे आहे का काय पण निरण खायचं तर मनाच अस म्हण त्यांनी करायचं त्यांच्या हातात होतं ना म्हणे
हा नको कपड्यालाता येऊ बाकी सगळं तर घरात होतं ना खाय पियचं
हा तस तेवढ्या पणणी बोलल्या म्हणत्या दोघी बी मी निघली तर म्हणल्या बी नाही काही नाही
हम्म
दे म्हणला तिला काय बोला इतके जायल म्हणे बोललं नाही काही नाही ती प्राची बुोलली बी नाही प्राची उठली लवकर पाणी बि नाही द्यायला
हा का
तिला लेकच तरी झालं ती काय सांगत तिला तीन ती माय माझं माहेर तुटलं म्हण आता मी जाणार नाही म्हणत्या मायाराला
अ
मग अण्णा बोलत होते पाणचाटवाणी जाते ना म्हणे तू ये कुणालीिक जाती ती कुणाली का जाती
हा
ते बोलो ना बोलो म्हणे कुदती म्हणे घरी चैतन म्हणला म्हणे तर राहन जाय पूजा आपण संध्याकाळी धोंडा करू म्हणे
हा.
जाऊ दे म्हणे या वर्षी नाही तर नाही म्हणे पुढच्या वर्षी हाय हजारची सोडून, दहा हजारची घे असं बोललं पोरग त्याला त्यात काय दोषी.
पण करणारी आहे आता तस नाही म्हण राहिल्या ना. हो थांबा तयार मी करतो का काही
आ
हम्म.
आता इकडे काय झालं? आं
हम्.
त्यांना काय झालं?
त्याना असच अड येत ते काही इसध्र नाव नरेली. मला माहित नव्हत
लागलेत पायावर त्याला
काय करणार हा तोच विषय हाय ना. ना आलमेेतात इवरल मुण. पण रडुन भैयाला घेऊन या का म्हणून मग म्हणते का मी येऊ राहिलो. त मग भईला अन का मणे. मग या मन माहित झालं येतय म्हणून बरं झालं मग कोण दिलं होत सकाळच्या घरात.
अ, ते काय म्हण ते पाहुन.
माहिती तुम्हाला घ्यायला आले सोडायला आले कधी बी आले असेल ना एक दिवस ते त अशीे नीट नव्हती. फिज हवा बी मला घ्यायला म्हण सोडाला म्हण तर हवा बी आले ना.
तिथं पलच होत. ते पहिले मुळ बी होते तेव्हा मला ते घ्यायला आले तेव्हा ए पी एलच होते.
हा.
दिवाळी टायमाला आले तेव्हा फेलच सु होतु आपण सोनोग्राफी केली. ते कराला आले तिथ आल तिक नाही, आप ते, पडून घेत हॅलो! आखाड्यात मला त्या रूम वर घ्यायला आलते पहिल्या रूम वर. अरे आले संध्याकाळी मामा ते आलेला गेले तिकडं. मण पाव ना बक्या तरी झालं तो कमड आणतो म्हणे.
हम.
आले तर ति पण पिऊन यायची.
हम.
आले पी यालात. हा डिलिव्हरी झाली तर आल तेथ बी पी एलच होती नेमकीच सोडेल होती.
हम्म
हम.
आणि मण ‌द खर आठची सुट्टी करून आम्ही घरी आलो त्या दिवशी ते आले.
काय बोला त्यांना.
मणने जेव्हा पाहिलं तेव्हा ते समजा पेलच होते. मग म्हनं ना एक शब्द ते. मग पोरगी दावाखान्यात होती काशाला बिली. कोणते प म्हणजे पोर दावघा असत कोणते् बाप्पी ला असता बा
हा, तेवढं घरच्यांना जादा झाल ना.
नाही.
काय करती? रेिकम तानी.
साडी न परवाची त्यो. तिथं जाऊन बसल्यात्या शतात. कुडल्याच्या कुडं. आणि मग मला येता येत नाहीय. गाडी चालवता येत नाहीय.
मी तुल सांगू का? मम्मीचा न मा फोन झाला. ते आल्या घरी.
हम.
त्यांचा फोन चालू होऊन गेला. पप्पाचा.
हा.
मंग, मला कस म्हणतय. गीता, गीता, गीता केलं. म्हणी इला, मम्मीला फोन कर म्हणी. कुठतरी जाऊन बसशील झाडाखाली. मनलं
गाडी देत नव्हती. त्या गावाल गाडीची चावी द्याया लावली. मग दिली. मग पिली जरी तर, मग घरी यावा नाही मोजाला गेले होते. मग घरी यायाचं ना. नाही. सकाळचे दहा वाजे त्या तिथं पीत बसले. तीन वाजे फुल झाले मंग. अन् मग म्हणल्यात मला गाडी चालवता येत नाही. घेऊन कशी गेलते.
तेच ना. मंग मला ख म बु बोलू राहिल्या. का बाई याला फोन लावून त्याला सांग. म्या मनला ते कुठं हिंडन. ते का बोडकय, का काय म्हणलं, हिंडाला.
हम्.
कुठं हिंडल म्हणल ती. ती हिंडाल रिकामी नाही म्हणलं. त्यांना- त्यांनाच कसं कळलं म्हणलं. तिनं ड्बा - बिब्बा करून दिला. ते गन पावडर भिम पावडर, अंंगुळ- बिंगूळ करून जायले मनलं. ते काय लहान थोडी म्हणल. लहान गोष्टय बा, न चला बा. आपूण नाही म्हणून. अरे, देवा! अरे यक, जमा करा ना. आरं, आपल्याला जायचं की र. इथच बसायचं का काय? काय बाई त्या काय खेळू रे अरेरेरे. घुसल एखादं घुस ना तार. अय. मी दगडा हानी बरखा. येथून जमा करा. आवरा. आगं, कितीक केल्या. इकडे ये आर्या, इथ बघ किती? पडेल पा इथ बस. सावलीत बसल्या - बसल्या येस ना. दादराव, आपल्या झाल्या पाहिजे मग. जाऊ दे, मी चालले जिम बदनापूरला. तुझा मग कोरून ठिव. कशा जमा कर मग तू. कुदळत कर का, कादळत कर. संपदा, मी साधा कॉल करती. झाले आपले कॉल.
बरं.
नाही ते याचे मग, ते हातात स्पीकर वर राहतात धरून ठु